हा नमस्कार आवाज येतोय. कशात?
मजेत.
अं जेवण झालं?
हॅलो आवाज एकदम बारीक येतोय ताई तुमचा.
तुमचं जेवण झालं म्हटलं?
नाही आता करेल मॅडम जेवण.
लेट झालं ना.
हा.
हा हा हा बर बर स्वयपाक काय केलात आज?
काय म्हंटला मॅडम?
स्वयंपाक काय केला आज?
स्वयंपाक अ डाळ पोळी मुगाची दाळ, पोळी, भात.
तुमच्याकडे आता पाऊस सुरू झालाय की नाही, आमचं माझं झालं जेवण. आणि आवरायचे आता घरातलं म्हटलं त्याला फोन करूया काय चाललंय विचारायला हं. आम्ही जरा असे बातमी ऐकत होते तर अस येतय ना कि महिला बऱ्याच म्हणजे क्षेत्रात पुढे जातय आता. वेगळ्या वेगळ्या कामाच्या संधी पण मिळत आहेत. सरकार पण बचत गटांना वगैरे सरकार पण बचत गट वगैरे हे म्हणजे काम चालू करतात. महिलां देतायत हल्ली. तर मी अस वाचत होते म्हटलं चला तुम्हाला पण विचारते माहिती आहे का कशाबद्दल तुम्हाला, म्हणजे महिला काय काय करू शक तात. त्याच्याबद्दल माहिती आहे का त्या तुमच्या आजूबाजूला कोणी करतय का ऐकलंय का तुम्ही. म्हटलं चला बोलून कुणाशी तरी कळेल पण माहिती मिळेल. हा. तुमच्या एरिया तुमच्या जवळपास कोणी परिसरात करतय महिला असं बच त गटाचं काम वगैरे.
बचत गटाचं काम. हो करतात ना. हो हो आमच्या एरियामध्ये करतात खूप महिला बचत गट. त्याच काम आणि कोणाला चं म्हणजे एक ग्रुपच तयार असतोय ना बचत गटाचा. मग त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणाला पैशांची गरज असली किंवा काही उद्योग करायचा असला. तर त्या बचत गटाच्या थ्रू त्या करत असतात.
अच्छा.
आता ईथ बचत गटाच्या थ्रू जर एखा त्यांनी उद्योग केला समजा काही पापडचा लोंचा वगैरे काही असं तर एक छोटा बिझनेस त्या मिळून दहा दहा जणांचा ग्रुप असतो समजा. तर त्या बचत गटातून काही त्यांना पैसे मिळतात त्याच्यापासून ते घरी ब सुन काहीतरी उद्योग म्हणजे मुलांना सांभोळूने ते घरी बसून उद्योग करत असतात. अशे बरेच जण ब चत गटापासून त्यांना फायदा असत ना मग आमच्याकडे खूप जणांनी केलेलं आहे बचत गटच.